होय
कशी सखी
हो छान आहे ना तुम्ही
मी पण मस्त
हो ह् काय करतय आता बसलंय का
हा आता बसली अगं एवढ्यातच चहा ठेवला
हा हा
ना माझी चहाची वेळ झाली मग चहा ठेवला आणि म्हट मारू गप्पा आता तुझा फोन आला बसले मग तू काय म्हणतेस
काय नाही आता आवरर्लं वगैरे गेलं बसले थोड्या वेळ मी म्हटलं करू फोन थोडंसं
अच्छा
हा सकाळी आणि म ची डाळ बनवली तुम्ही काय जेवलं
अ आज मी कारल्याची भाजी केली होती कारल्याची भाजी आणि चपाती
हा हा
अच्छा हॅलो मस्त छान तुझी कशी आहे
प छान नाही मुलं वगैरे शाळेत गेले असतील
हो हो येईल तर थोड्या वेळात
हो काय म्हणतो माजून
काय नाही झालं आवरण वगैरे झालं आता बसली होती
हा रोजच तेच काम राहतं आपलं आवरायचं बसायचं थोडस हा
असं ब रोजच आहेच ते पण आता सवय झाली ना
हा बरोबर आपलं बायांचं कसं असतं रोज ते म्हणजे करावंच लागतं आपल्याला रोज सकाळी उठणं सगळे कामं -वगैरे. जेवण बनवणं, डब्बा देणं.
ते आहेच म्हणा. पर्यायने ना त्याला आता, मग शेवटी करायलाच लागणार आहेस.
हा.
बाकी तू बोल, काय चाललं तुझ?
नाही सांगता येत
अच्छा.
ह यावर्षी कुठे फिरायला वगैरे गेले का?
नाही. अगं ह्या वर्षी ना, नेमकं आईकडे गेली होती, आईकडे राहिली थोडे, जास्त दिवस राहिली ह्यावेेळी. आणि मुलगा पण म मुलं जेव्हा लहान असतात, तेव्हाच मग त्याला मामाचं गाव वगैरे ह्या गोष्टी फार आवडतच मग मी थांबली थोडे दिवस.
हा.
आईकडे, नंतर मग त्यानंतर, मामांच्या गावाला गेली परत. मामांकडे थांबली. त्याच्यानंतर बहिणीकडे गेली थोडे दिवस. असं.
हम्म असं
त्या-
मी काय नाही, मी म्हणजे माहेरी गेलेली, ती पण मामाकडे मामाच्या पोरीकडे गेलेली तिचा बड्डे, म्हणजे तिच्या मुलीचा बड्डे वगैरे होता तिथं. आणि यावर्षी मी, नाशिकला गेलेलो फिरायला.
अच्छा. इकडे कोण राहत आणि?
तिकडं का माझी ननद राहते तिकडं, त्यांच्याकडे गे त थोडं म्हणजे पाच एक दिवस राहिलो, असं फिरलो. तेवडा मुड फेश होऊ जातो आपला, डेली रुटीन पेक्षा थोडं काहीतरी चेंज झालं तर छान वाटत ना.
हा. ते आहे म्हणा.
ंमूड चेंज करायला गेलेलो.
अच्छा. ते आहे म्हणा. बाकी, काय म्हणतेस अजून?
सगळ्यांसाठीच.
पण तेच पुरण पोळ्यातच बनवता.
आा.
पुरण पोळ्या बनवता येतात तुम्हाला?
हा येतात म्हणजे. तव्यावरच्या त्या अ मातीचा खापरचा वगैरे काही ट्राय नाही केलेला. तव्यावर साद्या येतात
ओके. आता रात्री काय जेवण बनवणार? म आता.
काय बनव काही अजून काय डिसाईड नाही केलं.
मुलांच्या हॅलो.
हा.
काय म्हणतेस?
काय नाय.
हॅलो. आवाज ड्रॉप हॅलो. हा येतो येतो. हा आणि तोच इशु येतोय.
हा.
काल पण मी बऱ्याच वेळा म्हटलं करू करू हिला पण मग परत पावसाचा वाच वातावरण होतं इकडे
हा
होती
अच्छा
त्याच्यामुळे मग खूप प्रॉब्लेम येतो
हो ना आणि लाईटवरर लाईट राहिली तर थोडस हे होत
हा लाईट वगैरे असेल ना मग मोबाईल चार्जिंग म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आणि पाऊस पण भरपूर होताात ना ग इकडे
हा इकड पण होता काही आज पण होता तुमच्याकडे होत का
इकडे काल होता आज तर काय नाही दिवसभर पाऊसच म्हणजे होता दुपारी अगदी म्हणतो ना आपण
हा थोडा बत हा हा हा नाहीईकडं म्हणजे सकाळपासन पाऊस होता आता आता थोड्या वेळापूर्वी बंद झाला
हमम
मग आता परत तरी पण वातावरण आहे कपडे
हा
अबई ह
चांग अ बाकी तुला आवड खायला काय आवडतं अजून
खायला, असं, इडली, डोसा अस कायतरी.
हम, करते का तू इडली घरी करते?
हा करते ना. कधी, कधी म्हणजे कधी मध असंऽऽ आवड आली तर बनवायचीी.
हम्म, हम्म,
रोज, रोज भाजीपोळी खाऊन पण कटळटो, हो. मी, हजर,, तीन वाटी जर तांदूळ घातले ना,, त्यासाठी दोन वाटी उर्दची डाळ, अर्धी वाटी पोहे, आणि याच्यामध्ये, एक चमचा मेथीचे दाणे. हे साळी टाकून येते आणिऽऽ आणि, म्हणजे दिवसभर भिजू देते. मग ते रात्री, रात्रीपर्यंत भिजले गेले का थोडेसे रात्री झोपायच्या आधी त्यांनाऽऽ मिक्सर मधे काढून घेते. आणि मग असं काहीतरी, अं मिक्सर मध्ये बारीक काढून सण, बाट टाकून घ्यायचऽऽ आणि मग त्या नंतर हाताने थोडसंऽ मिक्स करायचं, सगळं बॅटर एकदम छान मिक्सऽऽ करून घ्यायच, मग नंतर त्याला रात्रभर झाकून ठेवायचं फर्मेंट होण्यासाठी. असं थोडंसं, गरम जागेमध्ये. मग ते जर असंऽऽ छान जाळीसारखं परर्मनंट झालं का? मग दुसऱ्या दिवशी इडलीऽऽ त्याच्यामध्ये थोडसं असं मीठ वगैरे टाकून सण इडल्यावरऽऽ
हम्म, हम्, अच्छा, आणि चटणी कशी बनवते त्यासाठी तू?
चटणीमध्ये, आपली हरभऱ्याची डाळ असते ना ती घेते. पुदीिना, कोथमबीर, हिरवे मिरच्या, आणि त्याच्यामध्ये थोडं दही आणि बर्फ टाकते. त्याची चटणी बनवते, आणि जिरं, मोहरी, कडिपत्ताने तिला तडऽऽ का देते, छान लागते, खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा.
नक्की बघेन, मी पुदिनाचं पहिल्यांदा ऐकलं.
नाही, टाकतात बर का! छान लागतय.
हो ना, म्हणजे हिरवी चटणीच बनवायची, जशी एका प्रकारे.
खूप छान लागतेय.
आणि सांबर वगैरे बनवता का?
नाही सांबर वगैरे, म् म्हणजे ट्राय नाही केलं मी अजून.
हम हम हम.
हां, मला चटणी, हा चट इडली सोबत जास्त आवडतं सांबरपेक्षा, म्हणून मा ते ट्राय नाही केलं मी अजून.
हम, हम, हम
आणि त्याच बॅटरने डोसे पण बनवू शकतो.
डोसे कसे बनवते आणि?
तेच बॅटरने बनवते मी, आम्हाला प्लेन डोसा आवडतो, मसाल्यापेक्षा म्हणून मग काही बटाट्याचे भाजी वगैरे नाही टाकत.
हम हम हम
प्लेनच बनवतो.
अच्छा, अच्छा. सोपीय तुझी पद्धत करून बघेल मी पण
हो नक्की ट्राय करा खूप छान लागत.
काय आवडतं तुझ्या
मुलगी माझी लहान आहे अजून म्हणजे ती आत्ता असेल फक्त दोन वर्षची.
अरे बापरे!
हा मग तिला पण आवडत अ इडली आवड त तिला आणि ती पण असं छान खाते हो खाते ना.
मग छान माझ अस असेल ना मग छान वाटतं करायला पण आ
हा म्हणजे सगळ्यांना आवडतो म्हणून मग आ पल्याला पण करायला थोडं छान वाटतं सगळे खातात ना
हम्म हम्म हम्म. बरोबर.
बनवून जर कोणी खाल्लं नाही तर मूड ऑफ होऊन जातो.
हा ते आहे बाबा एक मस
हा म्हणून मग मी सगळ्यांना आधी विचारून घेते खाशाल का असं. सगळे हो बोलले. तर मी बनवते.
हम् हम्म हम्.
हम्म.
आणि बाकी तू अजून अ आईवडिलांना अस आईवडिलच आल बाबा, सासू-सासर्‍यांना वगैरे अस काय वेगळं करून खाऊ घालते का?
हा काही नाही आमचं अ-असंच. वेगळं काय नाही आणि असं वेगळं काय बनवायचं राहिलं गुलाबजान वगैरे ते पाक हं़असं घरी नाई घरी नवीन काही नाही.
तुम्ही काय बनवता का नवीन स्पेशल काहीतरी?
अ माझं असं स्पेशल काय नसतं पण मग माझ्या मुलाला म्हणजे पराठ्यांचे प्रकार खूप आवडतात मग त्याला वेगवेगळ्या प्रकारचे पराठे करून देते मी.
हा
आणि अं त्या सगळं खातो होतो खाण्यापिण्याची त्याच्याशी काही खूप नाटकं नाहीयेत.
चांगलंय बाई माझी पोरगी तर एवढी लहान आहे तरी खूप नाटकं करते.
अरे मग तसं असेल ना खूप जीवावर येतं मग कारण आपण पण वैतागतो काय करू आणि काय खायला असं होईल म
अं हा तिच्यासाठी खूप म्हणजे असं थोडस तिला फिरवावं लागत. अ स वेगवेगळं हे करून खाऊ घा लागतं पण मोबाईल लागत पनापेक्षा हे सोयस्कर वाटत मला मोबाईलची सवय जर लागली ना मग मुलं म्हणजे ॲक्टिव्हिटीज करतच नाही डायरेक्ट ते मोबाईलकडेच लक्ष देतात जास्त
आणि आत्ताचे मुलं बघ ना ग म्हणजे खेळ अं खेळताना दिसतच नाही आपल्याला. जास्त करून मोबाईल येते असं
असं त्यांना बघून डायरेक्ट आपले दिवस हो ठीक आहे चालेलचाल
बाय सखी.